ते आहेच जेवन झाली बसलोय आता.
होय. हम्म. हम्. काय केलेलं आज जेवायला?
जेवायला.
हम.
वरण-भात.
हम्म. हम. हम. हा हा.
भाजी कशाची होती? किती नाही. लक्षात राहील. शेंगदाण्याची चटणी.
हम्म. हम. हम नाही तर. तुला अंड्याची बुर्जी कशी करायची सांगू. हा कांधे की नाही. आता किती जणांना करायचे समजा. हे पाच माणसांसाठी करायचंय. तर पाच कांदे घ्यायचे मोठे-मोठे म्हणजे. मीडियम साईजचे तरी. आणि बारीक चिरायचे. आणि बारीक चरले कि बघ कडाई ठेवायची गॅसवर. गॅस चालू करायचा. तेल घालायच. ह जुरे मोहरीे घालायचे. फोटणीमध्ये कांदा घालायचा. हम्म तेल कडुद्याचं.
म्हणजे, कच्च तेल नको जेवणात.
कडुद्यायचं चांगलं. जिरे, मोहरी तडतडले कि मग अं त्याच्यामध्ये कांदा घालायचा.
हम.
ह आणि कांदा गुलाबी सर्व द्यायचा मग ते तेच्यात घालाईची हळद. हम चटणी घालायची आणि मीठ घालायचं. आणि ते हलवायचं आणि आता पाच माणसांसाठी करायचं. प्रत्येकी एक एक अंड जरी धरलं तरी बास होतयं. आणि एक जास्तीतच अंडे घ्यायचं सहा सात अंडे जर घेतले तर पुरेस होते मग. आणि मग त्या कांद्यामध्ये सात अंडी फोडायची.
हम
म्हणजे ते पाच माणसांसाठी मग अ पुरेस होत.
भाजी बनते.
आणि पा आ कांदे अंडे फोडून टाकले, त्याच्यामध्ये कि मग सगळं ते पातळ पातळ ते होतयं, मग गॅस मोठा करायचा आणि हलवत राहायचं.
हो ओ.
राहिलं कि म ते भाजत येतयं आणि ते सुट्ट सुट्ट सुट्ट होत राहतयं मग ते. आणि कोरडा कोरडा होत आला की त्याच्यावर पाण्याचा शिंतोडा मारायचा. आणि मग असं ते घशात अडकत नाही, मग त्यामुळं. टोटरे बसत नाहीत, हम पाण्यात आणि थोडं दिला की सुट्टं मोकळ काळ होईपर्यंत मग. भाजत राहायचं त्याला. त्याच्यामध्ये मग चटणी पण शिजवून निघती. हा वाफवलतय ना ते. पाण्याचा शेणतोडा मारल्यामूळ वाफ ल निघतय ना ते. हम. खाली गॅस चालूच राहतो. चालू ठेवायचा मग ते गुलाबीसर. अस भाजत आलं की. ते झालं की मग गॅस बंद करायच. झाकुन ठेवायचं. पण जराशी चवीला साखर घालायची. छान खमंगं मग अंंडायाची. ची बुरजी तयार. हम्म. आणि अंड्याचा समजा ऑम्लेट कराय असल आपल्याला. तर कांदा चिरून घ्यायचा. चा बारीक एक-एका माणसासाठी ऑमलेट कय असल तर. दोन अंड्याच करायचं. कांदा चुरुन घ्याचा बारीक एक टोमॅटो बारीक चुरुंन घ्यायचं हिरवी मिरची त च दोन तुकडे. दोन मिरच्याांचे तुकडे करायचे बारीक, बारीक, बारीक. त्याच्या चटणी मीठ घालायचं. आणि दोन अंडे त्याच्यात फोडायचे आणि ते फेट- फेटायच कुंड्यामध्ये एका.
बरतनीच तिखट मिट घलायचं का.
नाही हे मी तुला आता ऑम्लेट सांगायला लागले.
हो तेच की पण परत तिखट आणि मिट आलंच
हा जर त मला मिरचीच तिखट पुरेस नसल तर मग जरा सं आणी तिकट घालायच हा. आणि मीठ घालायचं किंवा मग मिरचीचं प्रमाण जास्त वाढल, तर तिकट घालायची गरजच राहत किंवा मिरची जरी नाही घातली तरी चालतय म नुसतं तिकट घालायचं.
चालतय.
आणि कोथिंबीर असल तर घालायची चिरून त्याच्यात मग कुंड्यामध्ये ते चांगलं फेट कुटायच आणि त्यालावर फी अस येतय मग अ फेटलं की जास्त. आणि गॅस वर मग ऑमलेट. करण्यासाठी तवा ठेवायचा. गॅस फुल्ल ठेवायचा. त्यात तेल घालायचं. आणि मग तेल काढलं की त्याच्यात म ते फसफसलेलं जे फेटले की नाही आपण ऑमलेट.
हं!
त्यामदे ते मग त्या तव्यात वतायचं आणि जास्त पेटल्यामुळे काय होत माहिती का फुगलं जात ते छान फुगून येती पोळी मग ती. आणि मग. आ वेळानी ती खालची साईड.
आणि अ पोळी तर होतीच होती पण असं हलावलं कि मग त्याचा गबरा पण होतोय.
हा ते वेगळं सांगितलं की. बुर्जी. बुर्जी म्हणजेच गबरा.
हम्
हम्म. हे मी ऑमलेट सांगितलं आता. आणि एक साइड भाजून झाली की मंग पलटी मारायचं. आणि म्हणजे दुसरी तरी साईड पण. खरपूस बाजून निघती. मग कुणाला त्याच्या बरोबर समजा. अ सॉस आवडत असल. नंतर सॉस खायला द्यायचा. ब्रेड बरोबर चांगलं लागतंय. नंतर चपातीबरोबर चांगल लागतय.
हम
आणि अंड्याचे भरपूर प्रकार आहेत हाप-फ्राय पण करू शकतो आपण म्हणजे एक साईड शिजलेली नुसती काय करायचं तरमध्ये तेल टाक कायच.
हम.
कस करायच सांगते तुला हा.
हम्म.
तग म्हण की आणि ई. अंड डायरेक्ट त्यात फोडायचं तव्यामध्ये. काही फेटायचं नाही काही नाही. हा मग ते गोलच आतला जो हे असतो. का डील त्याचा. पिवळा ते त तसा पडतो गोलच्या गोल ह मग वरून
जात तर ते करुन उलटलं तर अर्ध एकीकडुन तसच घ्यायचं खायला.
नाही नाही अ त्याच्यावर मग आता पहिला आपण फोडून टाकलं का नाही पण पहिलं तेल टाकायचं त्याच्यावर अंड फोडून टाकायचं बरोबर का. मग ते तसच पडून राहत. पांढर. आणि वरून काय करायला पण चटणी. आ.
कुणी-कुणी तसच खातेत.
भाजलेली आवडते. त्याच्यावर मग चटणी-मीट ची ते मग पसरायचं वरण बुरबुरराहायचं असं. आणि मग खालची साईड भाजली कि. ती खाली पलटी मारायची परत आणि. परत वरण चटणी मिेठ घालायच्या. कोणकोणते कच्च पण खाते. अर्ध शिजलेलं ना. अर्ध कच्च अस.
हा शिवराज दादा खातो. अर्ध शिजलेल.
हम्म.
हम ते खरं अर्धशीजलेल. अ कच्चं नाही चांगलं लागत, ते पिवळं डील हाय की नाही आत पातळच राहते ना.
हम्म
अंड्याचा मधलं ग व ते बलक असतंय ते पिवळा.
खातेत पण तशे.
हम्म हम्म हम्म हम्म. नंतर उकडलेल्या अंड्याचं आपण अ अंडा करी करू शकतो.
हो, उकडलेले अंडे काय मग ते अंडे उकडली कि व वरचं सोलून काढायचं. हम्म, पांढरे शुभ्र अंडे मग बाहेर पडतात.
हम्म बरोबर.
आत फोडले की मग गोल डील असतंय मग पिवळं.
हम्म.
बरोबर.
बरोबर बरोब हम्म, आणि अंड्याचा आण किन एक अ खांडोळी आमलेट माहितीय का तुला?
नाही माहिती.
त्याचं काय करायचं माहितीय का? एक कुंडा घ्यायचा आणि त्यात अंडे फोडायचे समजा दोन अंडे फोडायचे, हम्म. फेटायची त्यात चटणी मिठ घालायचं आणि काय करायचं ब्रेड असतो की नाही त्यात बुडवायचा, ते फेट लेल्या अंड्यामध्ये, आणि मग तवा गरम करत ठेवाय चा आन ते अंड्याच्या हेच्या मध्ये ते ब्रेडचे तुकडे आ त्री त्रिकोणी त्रिकोणी कापायचे नाहीतर अख्खा जरी ब्रेड तुम्ही घेतला ना तरी चालतयं. त्या अंड्या अंड्यामध्ये किनइ ब्रेड बुडवायचा. आणि तव्यात मग ठेवायच तेल घालून. आणि मग एक साइड भाजली की परत पलटी मारायचं. आणि पूर्ण समजा चौकून ठेवला असेल, तर त्याच त्रिकोणी त्रिकोणी मग तुकडे करायचे त्याला खांडोळे ऑमलेट म्हणतेत. हम खांडोळी तुकडे तुकडे करायचे खांडोळी हम. नसेल तर आणखीन काय करायचं ब्रेड तसाचं ठेवायचं आणि वरण ते वतायचं. अच्छा! अंड तस पण करू शकतोय, आपण आ.
ब्रेडवर वर अंड ओतायच.
हा नाहीतर काय करायचं माहितीय का? अ आपलं ब्रेड असतोय कि नाही. त्याच आतली साईड सगळी कापायची नुसते काट ठेवायचे हा आणि फेटलेला अंड असत की नाही चटणी मीठ घातलेलं.
हम.
त्यात मग ते वतायचं चौकोनामध्ये म्ह चौकनी ऑमलेट तयार होते पलटी मारायची नुसतेच. कोण कोण करण घ हारडशेप पण करते हृदयाचा आकाराच की नाही असं बद्दा मी आकार भेट जा करता सका आतला आणि त्यात ऑमलेट होतते म्हणजे अंड्याच पातळ केलेलं.
मग दोन्हीकडून भाजायचं.
हा दोन्हीकडून ब जाायचं मग छान लागतेय ते अंड्याच ऑमलेट ब्रेड बरोबर खाल्लेलं आज काय सगळे अंड्याचे प्रकार झाले भरपूर हो उकडलेलं अंड शिजलेलं आणि भुर्जी झाली ऑमलेट झालं हा फ्रायल हम् अडा मसालागला
पाच प्रकार झाले.
ब्रेड चे प्रकार झाले खांडोळी आमलेट झालं. पाच सहा प्रकार झाले भरपूर झाले आज प्रकार करून
मनुष किती अ नाही मनुष किती चवीन खाते बघण
मग
इीती प्रकार करून करून
पदार्थ त्या किती
हो एका अंड्याची किती पदार्थ करायचे.
हम. तसच आहे कुठला पण पदार्थ मणा समजा कि रवा आहे. त्याचे पण भरपूर प्रकार करतो आपण असं आहे ना. कुठला पण आपण करू शकतो तांदूळ तांदळाचे काही पण प्रकार होऊ शकतात, त्याच्यामध्ये
तांदळाचे अनारसे
अनारसे, इडली रवा डोसा, उतपा, अ भाकरी, असं भरपूर होत असं काही हे नाही. माणूस काय करते, एकातएक काहीतरी घालून बघते ते नवीन पदार्थ बनते.
हम्
हम चालतंय मग बाकी सगळं तब्येत वगैरे छान आहे का.
अ्छा
हम
छान आहे.
हा पाऊस वगैरे पडला का तिकड
काय झालं.